हॅलो
हॅलो हॅलो हॅलो हॅलो हॅलो
हम्
हॅलो
हॅलो आवाज येतोय का
हा हा
काय नाही मेहंदी काढालेय हो तुम्ही काय करालायसा
ह
हो सगळ कस खराब आहे
घरात जायलाच पाऊस लागायला लागलाय मी बसलोय बाहेर
बर काय पण का
चहा पिऊनच आलोय बाहेर काम हाय म्हणून. काॅलेज सुटलं?
सुटलं.
हम.
आताच आलोय बघा दहा मिनिटं झालं.
होय. काय चहा बी पिलासा काय नाई अजून.
नाई अजून.
काओ?
आता जेवुन उटलावं.
जेवायला चा प्यायच्या टायमिंगला कुठलं जेवताय.
आम्ही चहाच प्यायच्या टायमिंगलाच जेवतोय.
जेऊन परत चा होय.
हो.
चांगलाय चांगलाय.
म भुका लागत्यात आणि
कशा न
कॉलेज मधन ई
कॉलेज मध्ये जाताय का शेतात काम कराय जाताय?
कॉलेज मध्ये जाताव. दिवसभर मशीनवर बसाय लागत
हम.
हम्म काय हम्म कसल मशीन तुम्हाला माहीत नस
म्हटलं काय सेंट्रिकच मशीन हाय वाढत. का सिमेंट बारीक करायचं. मग काय एवढ्या भुका लागत्यात म्हंटल्याव. आल्याव जेवायच म चा प्यायचा. अकरा वाजता कशाला जेवायचं दुपारी नसती सुट्टी
आमच्या लंच ब्रेकच हाय त्यो
अकराचा.
होय.
मग दोन वाजता काय करताय? घरला येताय काय?
घरला नाई तीन वा जता घरला येताव आणि जेवताव.
चांगली शाळा हाय तुमची आपली.
म.
अकराला जेवाय देत्यात.
दित नाईत आमचा डबा खाताव आम्ही डबा खाताव.
करताय तुम्ही तिथं.
आम्ही काय बळजबरी
म मनानच चाललंय की तुमचा कारभार कॉलेज हाय का काय हाय.
कॉलेजच हाय. मॅडमच आम्हाला जेव जेव जेव करतिया.
काळजीय तुमची.
नाई.
म तेच की काळजीपोटी ग.
तेचं कि लई काळजी हाय.
ती हे शिवल काय? बहयाचे. बह्याचे कपडे शिवलीस का?
भयाची नाई अजून.
काय ते पोरग शाळा सोडतय वाढतं.
शाळा का सोडते.
मग काय कपडे शिवणासा त्याजी म्हणल्याव.
होय काय म्हणजे त्याच पण तेच कराय प्लॅन आहे वाटत. तुमच्यासारखी शाळा शिकणार तो पण.
काय बाजू घेत नाही. हात बघवत नाही मला त्याचा.
कधीतरी एकतर शाळेत जातोय तो.
त्यात पण तू अशी करतेस त्याला.
तरी त्याला कपडे शिवून देत
हम्म तिला काय सांगायचं.
मग संध्याकाळी जेवणार का, आता झोपायचं चा पिऊन परत.
नाही हे कसला, अल्पाहार होता काय?
सकाळचा नाश्ता करताय का तुम्ही?
आमच अकराला जेवण म्हणजे तोच कि. नाश्ताये आमच्यासाठी.
दुपारचं जेवण
काय करता.
गिरीश बुकात नाव द्यायला पाहिजे तुम
मग काय असलं जेवताय म्हटल्यावर.
हम्म पाऊस आहे काय ग.
हम्म
हे माणसं वरडायला लागली. पाऊस नाही. पाऊस नाही. पडायला लागलेवर आता म्हणतासा व्हय.
हम्म मग शेतातली कामं कशी व्हायची पाऊस नसल्यावर.
म
असं बोलतात की तुमची शात हायच.
म आमचं नाही व्हय शेत. आम्ही करत नाही एवढेच.
हम्म
करायचं ना निव
येतंय म्हणून करावं का उगचच
शेतात गेलाय
त्याला ते काम जमत नाय
आम्ही देतोय वाट्यानं
वाटा मिळतोय काय?
वाटा मिळतोय की
केवढ मिळतय का
मिळलं तेवढं हुइल तेजावर असतय
व्हय काय
हम्म, आमच्याकडे नुसता भात असतो भात
भात मिळत असल की मिळत असल की भात तुम्हांला
मग
सोडून देतात मला बी मला दे आता भाताच
आमच्या हिकडं हुइत नाही म्हणजे आमच्या इकड चांगलं लागत नाहीे तिकडं कस लागतोय तसं
मग आमच्याकडं पाऊस तसा असतोय.
बघू दे कस लागत लावून द्यायच तस
पाऊस एकसारखा आहे बघ आता
बघूया की किती चव लागत्यात लावून द्याय अस
काय लावून देऊ भाताच
हुं एक पोत लावून दया.
व्हय देत्यात
देत्यात तर देण उगा
कशाबद्दल?
कशाबद्दल म्हंजे
बगतय की आम्ही बी टेस्ट करून
काय गरज न्हाय
ह काय गरज हाय गपचूप हॅलो. हॅलो.
हम्म बोल की
अश्या टायमाला काय झोपतावा
धबधबा आत्ता चालू व्हाय लागलाय
कितीपर्यंत चालू आहे?
आता पाऊस असाच पडला तर होईल चालू या आठवड्याभरात
लवकर होउ दे आम्ही यायला बघायला
तुमच्याकडं काय धबधबा नाहीत काय नाही, नदी नाय
आहे तर बघ
बिना पाण्याची नदी आमच्याइकडं पाणी सोडलं तर नदीला पाणी तुमच्याकडं
हा, असू दे
होयच की आमच्याकड पाऊस पडतोय म्हणून पाणी तर पितायसा
आमच्याकड काळ्यावाडी धरणाचं पाणी येतंय
काळमणी आमच्या इकडच हाय
असू दे, असू दे तुमच्याकडं असू दे रे बाबा आमच्याम् आमच्या गावातल्या माणसानी बांधल्या
तुमच्या गावातल्या
आमच्या गावातल्या माणसानी बांधल्या
होय तर सगळी वाळव्यातन आली होती ना हे. बांधायला धरण बाकीची इतली खुळी होती. होय. ला माहितीयलेई. दिदी होती पाट्या उचलायला तिथं.
अन तू काय करायला, सिमेंट कलवायला.
अमच्या पाजे भी लागते लो.
मग कराय सांगाय नाहीस.
नाही कले की दोन हजार पाच ला.
धरण बांधाय चालू होतं तेव्हा कराय सागायलोय या आधी करायचं.
हा जरा जरा माहितीत मला मला माहितीत सगळ.
माहिती नसाय काय झालं.
दीदी ते पाट्या टाकायला होती म्हणून तुम्ही भेटला.
होय तर आम्ही तिथं नव्हतो मी तिथं सुपरवायझर.
होय.
केला
होय होय प्लास्टर होते बरोबर.
मुलीला करायला जामता मुली
भिंती राखू दे सरळ घरातल्या.
हम्म. मग आणि काय चाललय
आणि काय नाही बाई पाऊस बघत बसलोय आता पाऊस कमी व्हायची वाट बघायला लागलोय.
तुमच्याकडें पुरं.
हम्म. पुर काय पुर.
जेवण झालं का नाही कराय तरी चालू केलंस का नाय अजून.
नाही आता नाही करायचं सात वाजता कराला आलागायच.
हम्म.
हवा खाताय
हम्म.
गरम गरम जेवायचं
चांगलाय
ह् मला किती हुशार आहे आम्ही.
हम्म.
काय? अजून आमच्याकडे नाय सुरवात काय.
काय झाल?
आमच्याकडं कसं काय सुरुवात असल.
आम्हाला काय माहित तुम्ही आता खातायचच टायमिंगला म्हणल्याव सगळं.
माझ बटा आहेम करायला
मग
तुमच्यासारखंय व्हय आज दहाला जेवलो की उद्या बाराला जेवायचं.
तसच करायचं असतय
हा तसच करायला अस तर.
आणि
आणि क लाड न
हॅलो?
होणी बी कार आहे निक
आवाज ईना झालाय.
नचीी सारा ग मिणतीया
सोनी शाळा म्हणत्या, सगळंच.
होतें सगळ.
काय झालं?
येवी दादा फत काच्या कराी
मग च हजार चार हजार रुपयाची पुस्तकच आहेत तिची.
तितकी उ उ घयचनीला
सगळी नष्टतात घेऊन जायची
मग?
ते हे असतं त्यांचं डिवाइड केलेलं असत ग.
बग ते बॅग ते जाऊन शिकी
मग.
होस्तडी मर परण दोन वर् एवढा दसरी केता का पुस्तकाचा
कूणी??
होणे
सोनी करत्या, रात्री फटका खाऊन.
कोणी आई बीस त फला गेली नव्हती
तेच कि रोज मार खात्या आणि करत्या मग.
तुम्ही म्हणता सग